हॅलो हा टायगर आलायच इ.
का नाही ब जीऊन बसलोता
हा काय नाही ब जेवलं त बसल. तेच म्हणलं आता आपलं ते हे आठवलं रे ट्रेक एक मला एकदमच. आपण मी मागच्या वर्षी गेलेला हा.
काय झालेला जबरदस्त होता ते
खर तरय आणि असं अनएक्सपेक्ट चिडली एकदम झालेला हा.
बाहेर पडलो की नाही आपण
हो असंच म्हणलं पाऊस पडाला वातावरण चांगलं आहे. दुपारच्या टाईमला पडलो बाहे.
होय किती लवकरच पडलेलं वाटतं.
ह दोन एक दोन चस्पास पडले वाटत. बा लाग अस. तिथं र गेलो थांबलो. ऐकू आणि घेऊन गेलेल दोन इलेक्ट्रिक लो लाव बाकी पावसाळा चालू झाला पर्यत
ह ह.
म्हण म्हण लक्षात आलं रिक्रिएट करायला लागते म्हणून आता-
तेच की अजून ते आठवते की ब्ल्यू जॅकेट विकेट बापून घातलेलं काय काय?
हाय हय ब्ल्यू जॅकेट टोपी घातलेली.
तुम्ही ती काहीतरी एक व्हिडिओ पण तयार केली.
हा रील रील केलेली तेेऑट रिलते हाय गज खयलय आणि ग चालत केवढं गेलो आपण
तेच की काय तर नवीन ट्राय करत होतो त्या दिवशी आपण आणि काय काय असं
अरे त वाटव आपण युट्यूब पण व्हिडिओ केलेला वाटतो त युट्यूब साठी
अ होई रे का पूर्ण विष
ते अरे मला पण काय लक्ष देणा तू जरा जरा लक्ष द्यायल
पूर्णच विष
आणि मी एडिट एडिट पण केलेला काहीतरी जरा अस तेवढंच म्हणजे एकत्र व्हिडिओ तेन नसत अन मी युट्यूब वर पण पोस्ट केला आय रे
हम्म काय तचं काय झालं व्ह्यूज वगैरे काय आली काय ह
काय व्हिडिओ अज व्यवस्थित एडिट कराय पाहिजे रे आपण जरा
हम्म हम् कंटेंट लि आपल्यालागर त काय आपण एक्झिक्युट करत आह तीच की ते पण हो ना नाही व्यापल्याले का
होय त्यावेळी लॉस्टन लोवरच फोटो पोस्ट केलेलो आपण मला वाटते ती चेन्यानचां होय होय चॅनलचं नाव पण तसंच होतंनाकाहीतरी लॉस एंजेल्स लॉस एंजेल्स ठेवलेले आणि इथं मेळ दिलेला ते आईक्यूब चिखलात अडकल्यालीत केलेली
हम् टाईटेल काय टाकलेलं रे
टायटल काय लक्षात नाही असंच काय तर चिकला झाड काय तर असं टू दो ऐक्यूब असं काहीतर हा आणि ते दो आयक्यूब इलेक्ट्रिक फसगे चिककल अस काही काय टाकलेलं वाटते आणि थांबेल तसा होता ना ते बारी दोन आयक्यू खूप बरोबरची
खर त थांबण्याला लावलेली बहुतेक व्हिडिओ मध्ये क्लिपच नव्हती भावा
अरे होय ते काय आपण व्यवस्थित व्हिडिओ तेव्हा व्हिडिओ कुठे घेतलंच नाही आपण
र थांबलेला त भारी आलेयला तर त व्हिडिओ मध्ये क्लिप ये आईक्क्यू
अ अख लिप आपण काढल्या सोडते फक्त ऍड करायची राहिली वाटते तेव्हा व्हिडिओ केलेला मला लक्षात आहे ह आईला डेंजर होत बघ हे मज्जा आली मग मंदिरात तर आपण कुठेच अडवलो लोकेशन काय बेस्ट होतं त्यानंतर शेवटी आपण ते एका घरात गेलो फार्म हाऊस टाईप होत घर ते रिकाम होत
पहिल्या आधी लँग ड्राईव्ह झाली आपली मग रान्डोम्ली इथ गेलो
होय पहिला एकदम सगळं अनएक्सपेक्टेड अनप्लॅडच होत सगळं
असं एकदम भारी होत ते असं वाइब काय तर असे मि रस ॲडव्हेंचरस टाईप होती कोण कुठ चालले काय समजत नव्हत तरी पण असं ळ सगळ पोचलं बरोबर भुलभुल्या टाईप सगळं होतं सगळं काय काय
शंभर टक्के इकडून काय नंतर आपण वडापाव तेन खाल्ला शेवटी
भारी वा
मस्त वाटलं रे चहा तेन पिला वाटतं. भिजलोय चांगलच भिजलोय तेज्या एकदा आधी पण ते माझ्या बड्डेच्या वेळी गेलेलो या स्पॉट ला तेव्हा आपण डायरेक्ट गेलो तिथं पुन्हा नाही पावसाळ्यातच गेलो.
एक सुरुवात होती हा नंतर मग पाऊस आला अगर त्यावेळी गवत तेवढं त्यावेळी खरं आहे हा ते आपण सुरुवातीला म्हणजे पावसाळच्या स्टार्टिंगला गेलो वाटतं तेवढं चालू व्हायला नव्हतं त्यावेळी
होय माझ्या बड्डे दिवशीस की आपण ऍक्च्युली जेव्हा इंटर्नशिप चालू होती आपली हा तिथून मग आपण मग तस डायरेक्ट गेलो मला वाटंत इंटर्नशिप झाल्यावर
हम्म
ते पण काय दिवस होते इंटर्नशिपची होय नाई.
होय मर्दा.
रोज जायाचं तो शेखर बाबा बसायचं जाऊन जायचं शॉप वर तेवढंच काय तरी फिरायच इकड
काय होते खरेदी कंपनी जायचं सगळं. दोन तास पण आपण बसलो काय नाही एवढं काय.
त्यात मेन म गेलो आपण किती चार दिवसच गे.
वैरे आठवड्यावरर काय दोन आठवड्यावरच गेलो आपण.
आठवडाभरच की सहा दिवस नेक्स्ट मॅच गेलो. त्यात पण एक दोन दिवस काय त सुट्टी घेतली अस
असं वाटत दोन आठवडे वगैरे गेले असं वाटते.
बघकी खरच की ऍक्च्युली होती ती सहा महिन्याची इंटर्नशिप. आपण एका दोन आठवड्यात संपवली. हा तस तर महिना दोन महिने होतीस. पण ऍक्च्युली आपल्याला तस त्यावेळी सुट्ट्याच होते काय?
सुट्ट्या तच की सहा महिन्याची नव्हती ती आपल्याला सुट्ट्यांमध्ये एक का दोन महिन्याची होती ती ऍक्च्युली. सेकंड इयर झाल्यावर होती ना हॅलो!
हा काय म्हणलास? हा दोन महिणे आपल्या सुट्टी काय एक दोन दोन दोन महिने होती.
हा एक दोन एक महिनाच होते ऍक्च्युली. त्यांची एक महिन्याची सुट्टी असते ना आपल्याला.
आणि आपण ते ट्रेक ला पण गेलो मागच्यावर्षी ते एक्झाम झालच गेलो लगेच जून मध्ये.
का नाही झाली होती काय आठवना मला झाले झाले.
मग ते तिकडनं मास् आठवते की. होय होय पहिली होती सगळ्यात पहिली. त्यावेळी मग आठवत होती की मला ऐश्वर्याआणि मी म्हणत होते तो असं अस आता काय अभ्यास नाही निवांत आहे. पण काय काय म्हणत होत यावेळी म्हणजे. ते लगेचून गेलो अगून दोन तीन दिवस प्लॅन केला. मस्त पण एकदम तेव्हा एकदम. पण एक्झामच्या याच्यातमध बाहेर पडल्यामु
पीकला होतो थोडक्याता जरा पीकला होतो रे आप
हे एकदम पीकलावय पहिला झा एकदम एकदम बाहेर पडल्या पडल्या मज्जा आली.
हम्
तर काही सगळं सेपरेट झालं.
ह ह
परत आहे येस. परत एक एकदा आता आणाय लागते.
ह
हम् हे आता म्हणल काय चाल पाऊस आता पडला रे इकडे तिकडे पडला होय.
होय पटला की इकडे बण.
मोठा झाला वेळत थांबला. ते आमचे इथ. डोंगर दिसते साधे माधे तर रे एकदम एकदम तिथं ढग बग मस्त. झालेल्या वातावरण.
अरेलीज अनुभव इकडे कोकणाकडे येन कुठं कुठं.
तस क जण त स क जण तिकडे पावन खिंड तिकडे विशालगड.
हा
बारी वाट मस्त फ्रेश. मेन म्हणजे ते ऊन नाही आहे आता बरं वाटलंय बाबा
होय होय अरे दोन दिवस परत मला नको वाटलं ते दोन दिवस
तर अरे होय खरंच की ऊन आलं कस लं मर्दा परत वाटलं काय उन्हाळाच चालू झाला काय
नाही तर काय परत फॅन मर्दा लागल गरमच एवढं होत जातंय
त्यांची स्पीड एकदमच दोन वर येत्या एकदम पाच वर जात्या काय समजेना एकदम गरमी व्हायल्या काय थंडी वाजाल्या काय समजना बाबा खरंच यावेळी लैई मिक्स वातावरण झालंय बाबा सुट हुईना आता ला एकदम तयार झालो आपण
घ घरातच त्याप्रमाणं तयार करायला पाहिजे क्लायमेटच्या हेज्यानुसार
सगळं एकदम एकसात ऑन बंद चालू ठेवायला पाहिजे
हम्म तेच गाणी पण लैई दिवस काय म्हणाल्यात प्रोग्राम तेन केला नाही
होय अरे चिन्मयला पण गेलो ना आपण मोठ त कराब आपल्या
व्हय
ते पप्पातेन गाणी लावून बसलेलीत निवांत
हम आवाज यालाय सोड मागणं
सात समुंदर पार लागलंय
तेच की
पाणी
मूव्ही पण आल्या रे काय तर बघायला जाऊया काय असं वाटालय
आत्ता होय आत्ता कुठली आल्या रे हेच्यायावर थिएटरवर
आत्ता ती वेलकम टू द जंगल म्हणून एक आल्या बघ
हम्म अक्षय कुमारची होय नी हां जाऊया की देवा लैई दिवस थे टरला कुठे गेलोय पिक्चर बघायला
तेच की जायलाच नाही रे
शेवट कुठलं लक्षात पण नाही कवा गेलं
हम्म
मस्तपैकी बघूया पीव्हीआरला जाऊन ट्रेलर बघतो तेचा आज मी
बघ बघ खरं आप आपल्या होम थिएटरला तेन लावायला म्हण म्हणजे लोकेशनपण पाहिजे
हा लोकेशन पाहिजे रे तसं माझ्याकडं एक प्रोजेक्टर आहे छोटा तेला जरासं कसं आहे ते वायर म्हणजे चार्जिंग कनेक्ट केल्यावरच चालू होतंय ते असा प्रॉब्लेम आहे त्याला जरा कनेक्शन पाहिजे त्याला जरा
ऍटलिस्ट आपल्याला एक रूम मिळाली तरी बास होणाराय
हा बेस्ट होईल ऍक्चुली माझ्याकडं एक्सटेंडर हाय फक्त त्याला कनेक्शन पाहिजे पण जवळ जरा ज जरा लांब असलं तरी चालेल एक्स्टेंडर असल्यामुळं पण जवळपासच पाहिजे आणि जरा भिंत पाहिजे चांगली हा तोच विषय आहे रे मेंबर पाहिजे
व्हिला वगैरे बुक केलेलं बेस्ट वाटालंय कनी
ए व्हिलाच की मस्त जरा लोण लांब जरा कुठं तरी बघायचं बाबा मस्तपैकी रोड ट्रिप पण होते हा निवांत जायचं आणि आता पावसात पोलीस विलीस काय पकडत नाही तरी निेवान जाऊ शकतोय
पपपपपपचांगल वाटतय रखरख
आणि गाडी घेऊन जाऊया निवांत तेच की मस्त स्विमिंग पूल विमिंग पूल असते निवांत म्ह गाणी बी नि लावा जेवण तेन मस्त करायचं
हा माय जिओ वर
त्यांनी क त्यांनीेते खा फार्म हाऊस आम्ही गेलेलो मध्ये हा रेट काय तर तीन हजार आहे
हम् हम् हम एक क
पण ऍक्च्युली मला ते एवढं वरतीड वाटलं नाही पण कस आहे म्हणजे स्विमिंग पूल आहे तिथ तथ फारम हऊस पण आहे पण तिथे की नाही म्हणजे असं खुर्चे देण नाही तरी काय नुसत व्य दोन रूम आहेत बेड बेडरूम आहेत दोन
हम् हम्म हम्म
काय गॅस ते नाआहे सोड सगळ त्यांच तिथ
किती लोकांसाठी आहे घरीे किती लोकांसाठी होत ते कॅपॅसिटी
कपॅसिटी असं का नाही सडं जर आपण ऍडजस्ट करणार असतो तर एक सात सहा सात जण घेऊन जाऊ शकतो आपण निवांत नाही तर तर कम्फर्टेबल पाय असले तरी चार जणांसाठी बेस्ट आहे ते दोन बेडरूम आहेत किचन हाय हॉल हाय मोठास्विविमिंग पूल ह
ते भाड वाढते ना कमी लोकांच्या
हा ते आणि जरा मला तीन हजार एवढं वरती वाटे ना हजार दीड हजार असतील तर ठीक आहे दोन हजार